हॅलो हॅलो हॅलो हॅलो
तर
हॅलो येतो एक आवाज
काय आवाज
हो येतोय मला तुमचा
होे. येतोय येतोय.
हम हम हम हम.
खोकला झालाच.
हॅलो, हॅलो हॅलो.
हो
येतोय का आवाज?
हॅलो.
हॅलो,
हो आता येतोय आता येतोय.
हा हा हा हा बोला बोला काय म्हनता?
आहा. त
येतोय का तुम्हाला आवाज?
हॅलो, हा आता येते मध्ये मध्ये कट होतोय तुम्हाला नेटवर्क
हम्म हम्म हम्म हम्म. माझ्याकडे त व्यवस्थित आहे पण.
नाही तुझ जेवण वेगळं.
येतोय का?
हो येतोय येतोय आता येतोय हां येतोय ताई आवाज. हां, जेवण वेगेरे झालं म्हटलं. काय नाई झालं का जेवण? हम ह आच्छा.
हा हम हम
का नाही मगशी जस्ट विचार करत होते आज कुठल्या विषयावर बोलायचं आणि बाहेर भांडन चालू होती त्यात एक जण कोणीतरी असं ड्रिंक ड्रिंक केलेलं होत तर मग म्हटले ह्या ऑगस्ट म दिन या टॉपिक वर बोलूया तसं
हा बरोबर बरोबर इमिडिटली लगेच प्रोसेस करायला लागतो डोकं कि आता ह्याच्यावर काय बोलू शकतो ग आपण असं
हा त्यातलं एक माणसाने दोनश चहरी केल्यामुळे नाही का तर दो असं भांडणं वगैरे णजे किती दुष्परिणाम आहे त्याचे या विषयावर बोलायला हरकत हम्
बरोबर बरोबर
ह ह सध्या फारच प्रमाण वाढलंय ना एकतर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे निघाले तसं अ ड्रगस झालं वाईन वगैरे दारू वगैरे तर आहेच फेमस पण अजून बाकी पण बरेच श निघालेत
बरोबर ना
ह् आणि फार भयानक परिणाम पण आहे त्याचे ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस मध्ये किती सारे ऍक्सिडेंट होतात किंवा बाकी पण पुुअर फॅमिली मधले लोक जेवढं कमवतात तेवढं
हो ना हो ना म्हणजे दिवसभर कष्ट करायचे आणि त्या पैशाचा चांगला उपयोग न करता व्यसनेच्या आहारी जाऊन आपल्या कुटुंबाचं पण आणि स्वतःच्या शरीराचं पण किती नुकसान करून घेतात
हो ना आणि त्यांना काय म्हणजे किती प्रयत्न केला घरच्यांनी समजवलं किंवा काही पण तर ते एकदा अ व्यसन लागलं की लवकर नाही शोत म्हणजे शंभर टक्के जर लोक व्यसन करत असतील त्यातले पंच्यान्व टक्के तरी ते व्यसन लव सोडू शकत नाही पाच टक्के म्हणजे पळतो कधी कधी फरक पण पंच्याण्णव टक्के लोक आयुष्य भरते कंटिन्युअस कर
हम्म आणि त्याच्यामुळे स्वतः बरोबर बाकी फॅमिली मेंबर्सच पण किती नुकसान होत कि मध्येत जर द्या आणि तोच जर व्यक्ती करता असेल त्याच्यावरच जर पूर्ण फॅमिलीचा उदरनिर्वाह असेल तर
हम्म
ह त्या व्यक्तीचं जर काही बरं वाईट झालं तर त्यानंतर त्या फॅमिलीची पूर्ण लाईफच बदलून जाते ना
हो
हम्म
म्हणजे पूर्ण आयुष्यच त्यांना स्ट्रगल मध्ये घालवा ला
आणि त्यात कधी कधी काय होत जर तिसरी कधीही बाहेर न पडलेली असेल तिला जगाचा अनुभव नसेल तर बापरे त्याच्यासाठी तर ते पुढचा आयुष्य खूप त्रासदायक होऊन जात प्रत्येक गोष्ट शिकायला तिला आणि पायावर उभं राहून प्रत्येक गोष्टीचा सामना करायला तिला कठीण जातं
हो ते म्हणजे त्या व्यक्तीला कळत नाही कि याचे एवढे गंभीर परिणाम असू शकते का ते म्हणजे बरेच व्यसन करण
कळत असेल तरी पण त्या गोष्टीपासून आपण परावृत्त व्हावं यायचं त्याला म्हणजे जाण अस नाही तो होतच नसतो असं होतं ना कधी कधी
हो म्हणजे उनण त्या बसनाच्याच आज गेलेल्या असतात
हम्म तेस्तरणा
ह ते ते बाहेरच तर ठीक आहे अल्कोहोल वगैरे पण म्हणजे बायकांमध्ये पण बघितलं ते मशरी वगैरे लावण्याच ण अजून एक ते काहीतरी हा काय बाक त्या भाजकी माती असते ती खातात म्हणजे ते एक प्रकारचं व्यसनच झालं बेसिकली
बरोबर आहे ना बरोबर ना सुपारी
हो आणि त्याचे शरीरावर वाईटच वर्णाम होत ते एक व्यासानईन त्याच्या शरीरावर वाईटच परिणाम होतात नाही का चहाचा चहाला एक व्यासनच म्हणता येईल
हो बरोबर आहे ना कठीण होऊन जातात
हो बऱ्याच जणांना चहा नाही मिळाला की डोकं वेगैरे दुखणार. असं म्हणजे एखादी अशी गोष्ट नाही पाहिजे की ती जर नाही मिळाली तर आपलं-
हा म्हणजे नाही मिळाली तरी काही आपल्याला फरक नाही पडला पाहिजे अशा गोष्टी म्हणजे माणसाने केल्या पाहिजे ब असं की अगदीच आहारी जाऊन आणि मग नाही मिळालं ु फायदा होऊन जातो ना.
हो एक नेटवर्क इशु तुमच्या किंवा का मध्ये हम्
हॅलो हॅलो
हॅलो
येतोय का आवाज
आवाज येतोय का हॅलो आवाज
हॅलो
हॅलो
हॅलो
हा ताई काही वा माझ्या असू शकतो कि हो तुमच्या ते मध्येच पूर्ण आवाज बंद होऊन जातं
हो ना काय प्रॉब्लेम होतय का माहिती याच्या आधीच्या कुठल्याच कॉलला अ कुठलं याच्या आधीच्या कॉलला नाही झालं बर का कुठलंच व्यवस्थित आवाज येत होता
फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स येतो यासाठी हा हा माझाही फर्स्ट टाइमच असं होतय की आवाज मध्येच ब्रेक बंद होतोय. किंवा बंद होतोय
आत्ता येतोय का व्यवस्थित
हो आता येतोय मध्येच आहे ना पुर्ण डिरेक्ट आवाजच बंद होऊन जातोच असं होतय किंवा मग ब्रेक होतो असं ब्रेक होतोय अच्छा काय काय होते
त्यामुळे व्यसनाच व्यसना व्यसनाकडच मान खाणे थोडसं कमीच करावं म्हणजे हो देऊच नाही
हा किंवा मग मला असं वाटत की शासनाने त्याच्यावर कडक निर्बंध आणावे जसं आ तर गो आपले हे मध्ये हे नाही का- कोणते
तुकाराम मुंडे
हा तुकाराम मुंडे राईट राईट राईट त्यांनी जसं गुटख्यावर जे ॲक्शन घेतली तर गुटखा मिळतच नाही म्हणून लोक सोड तसं काहीतरी जर केलं तर त्याचाही परिणाम होऊ शकतो असं मला वाटत.
पण मला काय वाटतं वैयक्तिक माझं तर असं मत आहे. की आपला मनावर ताबा असला ना की आपल्याला कोणी डोक्यावर बसवणार घेव घ्यायची गरज पडत नाही कि याने अस केल्यानंतर मग आपण स्वत सुधारणा करावी त्यापेक्षा आपण इतक मनाने स्ट्रॉंग राहायचं की जी गोष्ट चांगली नाही त्याच्याकडे वळायचंच कशाला भरपूर इतक्या गोष्टी असतात ना आयुष्यात शिकण्यासाठी की शिकायला गेलं तर वेळ कमी पडतो. कशाला त्या वाईटाकडे वळायचं आहे की नाही, देवाने एवढं सुंदर शरीर दिलंय आणि आपण हाताने त्याच नुकसान करून घ्यायचं, कारण प्रत्येक अव यव आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, हात नसले पाय नसले डोळे नसले, फुफ्फुस काम करत नसलं, किडनी काम करत नसली म्हणजे प्रत्येक याचा त्याचा त्याचा परिणाम होतोच ना.
हम्म
जास्त अतिरेक केला दारूचा तर किडण्या खराब होतात लिवर खराब होतं. म्हणजे कुठलाही एक पार्ट जर आप पला डॅमेज झाला तर आपलं पूर्ण शरीर विस्कळीतच होतं ना.
बरोबर आहे.
असं त्यामुळे आपण आपल्या स्वतःवर कंट्रोल ठेवला ना ती गरज पडत नाही बाकी गोष्टीची म्हणजे हे खूपच अतिरेकामुळं मग या पुढच्या गोष्टी घडत जातात ना.
हम्म
उलट तोच एवढा कष्टाचा पैसा जर चांगल्या गोष्टींसाठी वापरला तर त्याचे चांगले किती वा परिणाम दिसतात.
हम्म हेल्दी काहीतरी खाल्लं ते असं काही खाण्यापेक्षा तर शरीरालाही त्याचा नक्कीच फायदा होईल ना, किंवा बाकी गोष्टी आहेत बऱ्याच शा करण्यासारख्या, पण लोकांना काय ते हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
आ आवाज ब्रेक होतोय ताई तुमचा.
आपला कॉल असं पण कंप्लीट झालाय.
अच्छा झालाय का? ठीक आहे ठीक आहे चालेल ओके.